हॅलो
हॅलो
हा हा मी आ मी कायग हा येतो येते
काही नाही ते झालं आपला विषय तसं कॉलेजच आहे ना होन जात चाल बाय हो नाही नाही बर हो
हा म कात एकक
बोल
हा आता तुला चांगले मार्क पडले ना तर तर मग काय माझ्या यायच्या मध्ये ऍडमिशन थक्यू स माहिया
हम्म हम् एवढरी
हा
नाही काही मही चार पाचार रिक्वेस्टलीला
अल् का
नाही एक्सेप्ट नाही करत फक्त मॅसेज येतं समोरून
तांदोड मक्का
हा आता स्वतःच्या अकाउंटवर आलो मी पाच वैतरी असल सकाळच्या अकाउंटवरर आलो म्हल पाहतो काही ऐका नाही अकाउंट वर काय मांड च अ
नाही मरे मग तू आहे आर मी काय म्हणतो आपण काय करू अ पुढचे याला आहे ना फिरायला लऊ कुठेतरी सुट्टी असल्यावर आ तुला सुट्टी कधी
रविवारी राहते शनिवारी बभर राहतो ना रविवारी सु्टी भटते
बाकी दुसेे एक बी दिवस सुटी नाही भेटे तुला म्हणजे असे आता सणबीन आहे का पुढं
सण आहे ना आता गणपती ते
नाही रे तर म्हणजे आता आत्ता या या महिन्यात आहे का
ह महिन्यात नाही पुढच्या महिनं लक्ष
हम्म
लक्षार तू तेे तू ते ते नाही तर आम्ही तिथे आम्ही तिथे आलतो गाडी भेटत नाही मला काय ह्याच्यात येत ना मोठ्याच्या जर तु आला गाडी एधीचली आपण जाऊ पान बिन का मला बाईक चालवायची मला येते वर का मी चालवली खूपदा ह माेत जावदल
मला चालायला घरची देत रे मला गाडी
मग चालत जा ना कपडा परफेक्ट नाही आहे परफेक्ट नाही ना
अरे म्हणजे घरची गाडी परफेक्टच काही नाही चालू शकतू
हम्म उचकवली होती तू माचेस. काय एवढं नसतं तेवढं बचकीशी हाफ प्लस सोडून हळू सोडायाचं.
अरे मला थोडसा अरे थोडसा क्लासच हे ना म्हणून.
नाही बाई मी हात
नाही आता मी आता मी चालवली होती ना तेव्हा चांगली चालत होते. अरे माझ कसं आहे घरच्यांसोबत म्हणजे घरच्यांसोबत चालू नी असं आहे.
घरच्यांसबत म्हणजे तू काय म्हणणे असं
. हां.
घरच्यां समोर गाडी चालता येत की नाही?
हा म्हणजे चालू नाही आता तरी.
ए एवढं गण करतोय मी घरच्या गाडी नाहीय.
अ घरच्यांची बी नाही आहे ना मी आरामशी चालून शकतो. म्हणजे चालून घेतो असं.
म्हणजेू तू नीट चालवत नाही तू हेवी ड्रायवर म्हणून चाल
नाही रे म्हणजे असं वेगळं अरे वेगळं वाटत नाही का तुला?
बिलकुल नाही
हम्म मला वेगळं वाटतं नाही म्हणून काही झालं बिलं. आणि समजा मी आहे, मी आ हा मी एकटा असतं तर काय आहे रेस दिली हे दिला. म्हणजे मला एवढं काही भारी येत नाही अजून गाडी पण आता हळूहळू करेन मी. शिकेल मी मार फो मला फोर व्हीलरचा क्लास लावायचा रे गाडीचा.
मानलेते मा आम्ही ऑनलाईन
हां
माझं कसं पप्पा आला होंत बारावी उदयंकर लाव मला हे मला नाही . गाडी शिकलोेन मी अशी दोन मिनिटं शिकवून जातो गाडी मला एवढं ताण नाही आहे. माय दीदि ते आहे ना त्यांचा स्वतःचा क्लास आहे मी त्याला बोलून लगेच शिकून घेईल.
मग तेच ना घरी कोणी शिकवायला पाहिजे गाडी आपल्याला असं म्हणणे माझं.
गाडी शिकवायला कोण भाई मिळू शकते. ट्रेनर शिकवतात माय दिदिची आहे गाडी शिकवते माझं दिली गाडी एक. तिला बोलल तर ती मला शिकून देईल .
हो ना मग तेच ना गाडीचा प्रॉब्लेम माझे प पांची ची गाडी थोडी जास्त रेज देत रे पिकअप जास्त आहे ना म्हणून.
नाही पिकअप कमी त्या गाडीचा आम्ही ती चालवली ती गाडी माझे मित्रकडन .
नाही रे माझ्या पप्पांची जुनी येणार थोडी सी म्हणून.
माय मित्राशी नवी ती पण घेतली.
हम्म.
पाहिलं मी चालवले आहे ना गाड्या मला येतात बाईक ते स्प्लेंडर ते चालवले ना सगळे चालवलेयात.
नाही रे माझ्याकडून काय होतं रेसचं जास्त देतय ती मला माहिती आहे रेसचं जास्त देतं मी.
रेस द्यायचा नाही आजर ठेवायचा होल्ड करून ठेवायचा जास्त नाही.
हा नेर मी अरे मी ना असं
न्यूट्रल वर एकदा पाहून घ्यायचां आवाज आणि कळून जाते एक्सिलेटर केवढे दिले. मी न्यूट्रल व राहतो एक्सिलेटर जरासा देतो. म्हणून गियर टाकतो कच कशी. म्हणजे म्हणे एक्सेलेटर पूर्ण नाही सोडत जरासा देतो पहिले मला कळतं ना ह्या लेवलपर्यंत एक्सेलेटर एवढे स्पीड नी बंद होतो गाडी. आवाजानी कळतं ना हॅलो हॅलो. हॅलो! हॅलो!